हॅलो
हॅलो
हॅलो
हा आवाज येतोय काय...
होय...
जेवला काय...
होय तुम्ही...
मी पण जेवले की..
हा....
अ मग फिरायला वगैरे गेला होता का नाही ह्या पावसाळ्यात....
हो मुंबईला गेलेलो की....
हो हम काय काय बघितलं तिथं...
मुंबईला राणीची बाग बघितली तिथं प्राणितेन बघितले सगळे...
हा....
आणि ते इस्कॉनचं एक मंदिर आहे राधाकृष्णचं...
हा आणि सिद्धिविनायक मंदिर बघितलं काय....
होय दादरच्या जवळचं बघितलं की सिद्धिविनायक.... मंदिर गर्दी होते आम्ही गेलेलो तेव्हा भरपूर आणि तिथंच एक..... हे ज मार्केट पण आहे कपड्याच पण ते.... काय आम्हाला बघायला मिळालं नाही....
होय का.... सिद्धिविनायकच्या मंदिरला पण गर्दी भरपूर असते.... आणि इकॉन मंदिर किती छान आहे ना आवडलं काही तुम्हाला ते रा राधाकृष्ण.... नाचं मंदिर....
हो इस्कॉन मंदिर मग.... मूर्ती पण छान आहे आणि मंदिर पण एकदम छान आहे तिथलं मार्बलचं आहे पूर्ण ते मंदिर.....
हा हो आम्ही पण बघितलय मागं एकदा गेलो होतो तेव्हा.....
ह आणि तिथं ते एक..... असं हे दुकान आहे तिथं कपड्यांचं किंवा बाकी..... की सगळ्या अशा मूर्त्यात मिळतात ते पण छान होतं....
हो होय आम्ही पण बघितले तेे छान होत्या त्या मूर्त्या वगैरे...
हो....
टोपीस तेन ठेवायला असं छान वाटत होतं.... आणि काय काय बघितलं..... नरीमन पॉइंट किंवा हे बघितलं काय गेट ऑफ इंडिया.....
गेट वे ऑफ इंडिया काही बघायचं झालं नाही आम्हाला वेळ अभावी.... पण नरिमन पॉईंट बघितलं आम्ही मस्त शांत वाटलं अगदी..... आम्ही गेलेलो तेव्हा जरा सनसेट जरा उशीिरच झालेला त्या दिवशी...
हा....
पावसा म्हणजे पावसामुळं वे वेळनें घलत..... सात वीस वगैरे त्या टायमाला झा होतं मग आम् तिथंच बसलेलो एक दीड तास वर.....
हा हा फॅमिली सोबत गेला होता का फ्रेंड सोबत.....
फॅमिली सोबतच गेलेल सगळे आम्ही.....
हा....
आड दिवस आमची दिीदी आहे ना तिथं तथ त्यामुळं तिथंच फिरायला गेलतो....
हम ह....
परत ते मॉल एक आहे सेडवलचा....
हम्म हम.....
तिथं पण गेलोलो....
हम मॉल पण भरपूर मोठा आहे ना....
होय....
दोन तीन मजली मोठाय....
किमती पण भरपूर आहे तिथं सगळ्या ह्याच्या....
हो मुंबईला म्हटल्यावर किमती भरपूर असणारच.
हम्म.
आणि काय काय बघितला.
एवढंच बघ बघायचं झालं तिथ गेलं.
हा तुमकय लॉज ला राहिला होता काय कुठें मग
दिदीकडे गेलेल ना त्यामुळे तिच्याच घरी राहिलेल.
हा हा मग तिच्या घरापासून जवळ आहे काय हे सगळं.
नाही दोन दोन तास दीड दीड तासाच्या अंतर भरपूर लांब होता मग कॅब नच फिरत होतो सगळीकडं.
हो ह. कॅबचे रेट भरपूर असतील तुमच्या तिकडं मुंबईला किरायला गेला.
हो सातशे आठशे नऊशे जसं. हे असल तस. एकदाच आहे ना प्रवास केला रेल्वेन
लोकल ना मग तेवढा एकदाच गेला नाही तर मग घेणेच फिरले. कर ब ना.
ब रेल्वेचा प्रवास कसा वाटला.
छान वाटलं कारण त्या दिवशी सुट्टी होती ना त्यामुळ. अ एवढी काही गर्दी नव्हती.
हा हा.
एवढं काही वाटलं नाही त्या दिवशी पण एरवी ते भरपूर गर्दी असते तिथं.
हा. आणि तुम्ही गेला होता तेव्हा पाऊस होता काय तिकड.
गेल्यावर काय नव्हत एवढ नव्हत जरास होत एक दोन दिवस असेल पाऊस.
हा.
हम्म.
नंतर लागला काय पाऊस?
होय नंतर आम्ही येताना जास्त लागला.
ह कधी केला होता तुम्ही मुंबईला
आम्ही मुंबईला तेवीस जूनला गेलेलो.
हा.
एक दोन जून ला आल असल परत आठ दिवस होतो.
हा हा. मुंबईला जायचं म्हटल्यावर अर्धा दिवसाचा प्रवास करावाच लागतो. नाहीतर बघून वगैरे होत नाही ना तिथल सगळ.
होय.
थ कपडे वगैरे खरेदी केला काय?, कपडे खरेदी केला तिथं.
नाहीय काय घेतल नाही कपडे ते. कारण नेमकं ते बंद होत एका ठिकाणी तर दादरच्या तिथे आम्हाला वेळ झाला ना भरपूर. माहित होत दहादर म्हणजे घरात आल्यानंतर आम्हाला समजल की दादर मार्केटला चांगला मिळतय. ते कॅब न शक्य होत नाही ना प्रत्येक वेळेला थांबून ते. ह मग ते जमल नाही आम्हाला.
हम्. आणि काय सुट्टीतूतून आणि कुठे फिरायला गेला होता काय?
आणि ह्याला गेलतो की खिद्रापूर.
हाहा.
हकड अ नरसिवाड्याच्या तिकड. एक वीस- पंचवीस किलो. हम तिथ दगडाच मंदिर आहे.
होय प्राचीन मंदिर आहे ते.
हम्म, एका दिवसात बांधले ते एका रात्रीत.
होय.
ते ते मंदिर बघितलं त्यानंतर ते माय ते चिचण्याची आमचे कुलदैवत आहे ना तिकड पण गेलेलो ते तिथुन जवळच आहे जरा.
हा.
हम्म, त्यानंतर नरसिंहवाडीला पण गेलेलो.
हा, ह, ह तिथे दत्ताच प मंदिर प्राचीन प्रसिद्धच आहे.
हम्म.
ते तिथंही गेलेलो आणि तिथंच तुम्ही हे बघितलंय का स्वामी समर्थांच मंदिर पण आहे तिथं केंद्र आहे.
हा, हो, हो आम्ही मागे एकदा गेलो होतो. हा एक, दोनदा गेलो होतो आम्ही तिथ.
हम्म तिथं पण गेलेलो.
हा. तिथ पण छान केलंय ते सणाच वगैरे प्रत्येक सणाचे अस हे ठेवले ना फोटो अस मूर्ती सारख. म्हणजे ते प्रत्येक सण ओळी न ठेवल्यामुळे असं एकदम छान वाटते.
स्वच्छता असत मंदिरात एकदम.
हम्म. आणि शेगांवला वगैरे कधी गेला होता काय?
हो गेलेलो की, दोन हजार चोवीसला गेलेलो.
हां.
शेगांवला गेलेलो. गजानन महाराजांचं तिथं एकदम असं स्वच्छता भरपूर आहे.
तिथले लोक प्रेमान खूप बोलतात आपल्याबरोबर म्हणजे प्रसाद वाढताना किंवा एरवीसुद्धा.
हो, हो.
तकड ति तिथ जा त्यानंतर अक्कलकोटला पण गेलेलो स्वामी समर्थ
आम्ही पण अं आम्ही पण गेलो होतो अक्कनकोटला अक्कलकोट आणि शेगांव परत, हे नांदेड आणि परळी-वैजनाथ. आणि ह्याचं केलं आम्ही ते औंढा-नागनाथ.
हम्म औंढा-नागनाथला जरा आम्हाला म्हणजे स्वच्छता जरा तिथली आवडली नाही म्हणजे काही स्वच्छताच नव्हती तिथं. जेवढं ते जागृत देवस्थान आहे त्या मानानं काहीच तिथं नव्ह तीच स्वचछता.
तिथं कस गर्दी भरपूर असते आणि तुम्ही गेला अस णार श्रावण महिन्यात वगैरे गेला ना, तिथं खूप गर्दी असते. आणि एरवी गेलं की, मग एवढी नसते गर्दी बाकी काय गावातले काय करणार आलेले भाविकच सगळे कचरा वगैरे टाकतात ना. ते स्वच्छ एवढ्या माणसांचं स्वच्छ करण शक्य नाही. असं.
तरी पण जरा स्वच्छता
असल्यांमुळं हां जुनं मंदिर असल्यांमुळे ते स्वंच्छ ठेवायचं असं हे होतंय नां ते. नवीन बांधलेली मां-मंदिर कसं मार्बलची स्वंच्छ दिसतांत. त्यांमुळं टाकणांरे पणं कचरां टाकतांना विचारं करतांत. कसं टाकायंचा कचरां असं होतंय. आणि जुन्यां मंदिरांत तरं जुनं मंदिरं आहे कुठं पणं कचरां टाकायचं भाविक असं करतांत.
हम्मं हम्मं. नांदेडमंध्ये पणं गेलेलो आम्हीं ते गुरुद्वार तेन छांन आहे मंदिर तेन त्यांचं पणं तिथं पणं ते जे लोकं आहेतं नां शीखं लोकं त्यांनी त्यांचं जरां वागणं जरां आम्हांला खटकलं ते. तरं त्यांच जे म्हणजे प्रसांद वाढण्यांची जी पद्धतं आहे, फेकतांत ते.
हां हां.
ते जरां खटकलं.
हां..
बांकी मंदिरं तेनी एकदंम छांन त्यांनीं बांधलंय.
हां.
आम्हीं तिथंच मुक्कांम केलेला नां नांदेड मंध्यें त्यांच्यांत तिथं राहिलेलो. त्यांच्यां राहांयची सोय तिथंचं हं. हं
आणि कायं कायं बघीतलां
मी गेलेलं कां
आम्हीं बांकीचं बघितलंय असं.
हम्मं हम्मं
मी पणं मंध्यें जाऊंन फिरूंन आलो. असं इकडं मनांलीला वगैरें धरणं आहे तिथं वगैरें जाऊंन आलो.
हां मनांलीला तो धबधबां तेन हांय नां पावसाळ्यांत भारी वाटतं तीत मांत कलेश्वर तेनं जवळचं हांय की.
हां मारलेश्वर
तेचं मार्लेश्वरलां भरंपूर पायऱ्यां आहेत पायऱ्यांवरून
हां त्यां पायऱ्यां चढूंन हां पावसाळ्यांत बघण्यांचंच ठिकाणं आहे ते.
तेचं आम्हीं पणं गेलतो दोन हजारांत बावीस लां तीनं गेलो असेल आम्हीं तेंव्हा तेंव्हा झाले चार पांच वर्षा आतां.
हं हं
चालतंय.
हां.
ह हम्. हम्मं